हॅलो
हो, येतोय ना आवाज ताई?
हो येतोय, बोला बोला. होय होय, बोला
काय चाललं, कशा आहात तुम्ही?
काही नाही. छान आहे. मजेत आहे.
अच्छा! अच्छा! ओके. मग तर आपण आ आजचा विषय महिला गृह उद्योगावर बोलूया.
चालेल चालेल. सांगा. काय बोलायचं तुम्हाला?
हो. तुम्हाला माहित असेल ना महिलांचे गृह उद्योग म्हणजे घरगुती म्हणू शकतो आपण त्याला.
हम्म हम्म.
जसे की लोणचं पापड बनवणे म्हणजे लोणचं पापड कसं अ जवळ जवळ आसपासची बाजारपेठ उपलब्ध असत ना, त्याच्यासाठी मग महिलांसाठी ते सोईस्कर जात. असे अनेक छोटे मोठे उद्योग आहे. त्यामुळे महिला करू शकतात. त्याच्यातून महिलांना आर्थिकदृष्ट्या आणि स्वावलंबी म्हणजे कोणावर अवलंबून राहणे असं रोजगार निर्माण होतो थोडक्यात असं बोलायला गेलं तर.
हो बरोबर आहे. मला वाटतं याची प्रकष ज्यांनी सुरुवात लिज्जत पापड ज्यांनी सुरू सुरू केला. त्या- त्या-त्यानंतर झाले. कारण त्याच्यानंतर बऱ्या पापड्याच्या कंपन्या आल्या, कारखाने सुरू झाले. परंतु काय आहे, त्यांची तेव्हा त्यांनी सुरुवात केली होती की हातानीच पापड लाटले गेले पाहिजेत. अजूनही त्यांच्या क कंपनीमध्ये हातानीच म्हणजे कारख्यात हातानीच पापड लाटले जातात. म्हणजे आता मशीन आल्या. त्याच्या साचे आले.
आ हो. ते कसं असतं उद्योग कसं वगैरे उपलब्ध अस. तस घाणमध्ये देखील छोटे मोठे उद्योग बनवल्या त्याच्यामध्ये कमी मनुष्यबळ असल्यामुळे मशनरीचाच युज केला जातो. बऱ्यापैकी.
हम. मेणबत्त्या मे- मेणबत्त्या बनवायच्या आता त्या जे पणत्या आल्या. मेणबत्त्या आल्या. त्याच्यात पण आ तेल टाकलेल्या मेणबत्त्या त्यातही प्रका हॅलो. मला येतोय तुमचा. हा मला येतोय तुमचा. हा मला येतोय तुमचा आवाज.
हो. आलाय आलाय. आ त्याप्रमाणे आपण शिलाई काम पण
हवेत उभे आहात का तुम्ही? त्याच्यामुळे आवाज. हा. हवेचा आवाज येतोय खूप.
कसं शिवण काम पण करू शकतो. सर्वांनाच सर्व गोष्टी जमता अस नाही. जमत असेल तर ते करू शकतो. आणि परत फॅशन डिझाइनिंगचा कोर्स केलेला असेल तर हो, हो.
यामुळे काय होतं, महिलांमध्ये जे सुप्त गुण आहेत- त्यांना वाव दिला जातोय, बरोबर की नाही, म्हणजे बर- प्रच- काही- काही महिला विणकाम, भरतकाम करतात आणि त्याच्या- पिशव्या करून विकू शकतात, त्याचे टीव्हीवर टाकायचे कवर- त्याच्यामुळे कस आहे, त्यांच्याही कलेला वाव कुठेतरी दिला जातो. आणि आपल्या देशापे- क्षा बाहेरचेही बाहेर, बाहेर देशातून येणारे जे लोक- आहेत, ते देखील आवडीने त्या वस्तू विकत घेतात. असं आहे, जस सावंतवाडीला बघा लाकडाची- खेळणी बनतात, असाय. तुमच्या भागात कोणकोणते गृहउद्योग- तुमच्या भागामध्ये कोणकोणते गृहउद्योग चालतात?
आम- आमच्या भागामध्ये लोणचे, पापड चालतात. अ शिलाई काम, डिझा, फॅशन डिझायनिंगच चालतं आणि- आपलं ब्युटी पार्लर, म्हणजे पार्लरचे वगैरे कॉस्मेटिक्सचे. असे अ, गृह उद्योग म्हणजे पार्लर कसं घरगुती पण बनवू शक- पण, बाहेरच पण बनवू शकतो, मगं महिलांसाठी ते पण- आहे उपलब्ध आमच्याकडे, म्हणजे करतात महिला सर्व ह्या गोष्टी असं. टिफिन सर्विस पण चालते आमच्याकडे, हो.
हम्म, आम- आमच्याकडे ही खानावळी उद्योग मोठ्या प्रमाणात- चालतो, कारण नोकरी धंद्यासाठी शहरात आलेली, खेड्यापाड्यातली, भर- पुर मुले आहेत, मग तिथे चपात्या प्रकर्षने- चपात्या बनवण्यासाठी बायका लागतात. त्याच्यानंतर बुंदीचे लाडू म्हणा किंवा मग लाडू चिवडा असतो. आपला फराळ, चकली आहे, ही प्रकर्षाने लागते, त्याच्यामुळे- या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात, महिला उद्योगांमध्ये.
हो, हो, हो, हो. तसेच आमच्याकडे पोळ्याची- हो, हं, हं. बोला.
चार पैसे अ.. स्त्रियांच्याही हातामध्ये खेळू लागलेले आहेत, त्यांनाही- त्यांच्या ही हाऊस, मऊस त्या पैशमुळे भागवत- येऊ लागतात बरोबर की नाही, नाही तर प्रत्येक वेळी त्यांना-
च्या, महिला सक्षम असली म्हणजे ती सर्व गोष्टी कुटुंबासाठी पण करू शकत- ते स्वतःसाठी पण करू शकते आणि- तिला तितकी वाव पण मिळते, समाजामध्ये म्हणा, कुटुंबामध्ये म्हणा. असं, अशा गोष्टींसाठी हे उद्योग छोटे-मोठे उद्योग केलेत‌. तर महिलांसाठी ते, रोजगार निर्मिती थोडक्यात करून देतात नाही का? हो हो आणि सर- कारच्या पण काही यो, योजना आहेत, जसं राष्ट्रीय- ग्रामीण महिला, अभियान वगैरे, अं.. - अजून नसेल काही, एवढं माहितेय मला आणि- असं म्हणजे अ बँकांची वैग- रे, कर्ज वगैरे मिळत बँकमधून त्याच्यातून पण महिला म्हणजे- क, छोटे मोठे उद्योग तयार करण्यासाठी लोन वगैरे, घेऊन ते करू शकता असं. अशा सुविधा म्हणजे सरकारने पण या सुविधा महिलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
हम्म बरोबर आहे तुमचं, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे जी लाजरी बुजरी स्त्री होती, जी चार बंद भिंतीमध्ये स्त्री कोंडली जात होती, ती आता स्वतःच्या हक्कासाठी बाहेर पडू लागलेली आहे. त्याच्यावर, त्याच्यासाठी तिला किती तारेची कसरत. घरातल करायच, मुलांच करायचं, परत येऊन करायचं. तरीही ती, त्याच बळाने करते कारण तिला या गोष्टीचा आनंद आहे की, मी ही माझ च्या संसाराला.
माझ्या संसाराला. हो हो हो हो, त्याच्यात तिला, म्हणजे ती अ. थकवा, पुरुषाच्या खांद्याला, खांद्या लावून काम कर, केलं जातं थोडक्यात. त्यात म्हणायला गेल तर, महिला आजकाल कस शिक्षण वगैरे अ, सर्व मुली, महिला शिक्षण सर्वांच म्हणजे सुशिक्षितच वर्ग झाला हा सर्व त्याच्यामुळे प्रत्येकाला काही ना काही स्किल असत, किंवा काहीच्या हात हाताला चव असते, काहींना ह्या शिवणकाम छान जमतं, काहीचं ब्युटी म्हणजे ह्या गोष्टींमधून मंग ते ज्याला ज जसं ज, आवडत त्यानुसार उद्योग सुरू करू शकता.
बरोबर
हो हो. बऱ्यापैकी हो हो.
आता इथं शहरामध्ये सांडगे म्हणा किंवा कोकणातला भाग तुम्ही घेतला तर अमसूल आहे सोलकडी आहे सोलकडी बनवून ते विकतात. शेवया अस तात बघा शेवया ज्याची आपण खीर करतो त्याही विकतात कुरवड्या आहेत.
हो
त्यांचै हे, हे त्यां च्या भागात, जे जे त्यांच्या भागात अं बनत. ज्याला प्रसिद्धी आहे ते.
आमच्याकडे जसं पण म्हणजे कुरडईच मशनरी वगैरे. किंवा असं घरगुती पद्धतीनी बनवून न विकले जातात बा. आणि सर्वात महत्त्वाची महाराष्ट्रीय रेसिपी पुरणपोळी जी मोठी. मोठे असते मांडा म्हटलं जात तो एक
भाग भरला जातो आता बऱ्याचशा महिलांनी त्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्या आता उन्हाळ्याचे दिवस आंबरस धोंड्याचा महिना होता. त्याच्यातून ह्या उद्योगाला जास्तीत जास्त म्हणजे वाव मिळाली बघा ह्या वर्षी म्हणजे दरवर्षीच असते पण ह्या वर्षी. बऱ्यापैकी झालं त्याच छान.
हम्म हम्म आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे आता चितळे बंधू यांच्याकडे देखील मिळ्या पुरणपोळ्या विकतात. म्हणजे घरगुती महिलांनी बनवलेले मोदक आहेत. उकडीचे जे चतुर्थीला विकले जातात. आणि ते पण एक कौशल्य आहे ते प्रत्येक महिलेला जमतं असं नाही. उकडीचे मोदक उकड काढून जे बनवतात ते म्हणजे सुंदर लाग तात अतिशय ते पण प्रत्येकिला प्रत्येक गावची पद्त वेगळी चोलांली की कृती अ
कृर्ती बदलते. हो आणि वेस तर आहेतआहे. घराघरांमध्ये बदलतो असतो ना पदार्थ बनवण्याच वगैरे हे. किंवा गावांमध्ये म्हणा. शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी एकच पद्धतीचे बरेचसे प्रकार असतात म्हणजे त्या ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जे ते बनवत किंवा बनवले जातात.
एकाच घरामध्ये आईची पद्धत वेगळी एक भाजी बनवण्याची सुनेची वेगळी लेकीची वेगळी असं असतं.
असं असत हो हो.
हम्म. म्हणजे आता आमच्याकडे सांडगे असतात तुमच्या भागात त्याला मुगाचे वडे म्हणतात.
हो. मुंगाचे हो हो पदार्थ तोच असतो. सांडगे ते म्हणटलात आमच्याकडे सांडगे ही म्हणतात आणि वडे पण म्हणतात.
हम्म. तुमच्याकडचे अ पदार्थ ऐकून आणि तळमळ ऐकून महिलांसाठी मला फार आनंद वाट का. तुम्ही अशा कुठल्या महिला गटामध्ये सामील आहात की नाही?
नाही. आमच्याकडे म्हणजे महिला बचत गट वगैरे तर नाही अजून. पण मग चाललाय विचार क करावा म्हणजे अजून. उद्योग बरेचसे. आपल्याला निर्माण करता येतील. महिलांसाठी रोजगार निर्माण करता येईल असं. सर्वांनी एकत्र येऊन काम करता येईल असं. अशी योजना चाललीय करू लवकरात लवकर.
एकत्रीकरण जिथे होतं तिथे सरकारही मदत करते महिलांची. कर्जही उपलब्ध करून देते. हम्म.
हम.
चौघी जणी एकत्र आल्यात तर चौघींचे चार गुण मिळून काहीतरी छानच उत्पन्न होऊ शकत. धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद! खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून. हा.
थँकू थँक्यू.